हॅलो वैष्णवी नाव पडले की
अजून काय ते वैशाली घालायच ते का नाही वैष्णवी झाालेय ते की काय ते?
मम्मीच आहे काय कार्ड?
काय म्हणमी का?
अ हा झालं किती किती किती जणना फोन केलीस.
म्हणती की लग्न अ सोनी ही दोन वेळा फिरती
हां.
पळशी एक अ शिल् कोण पल्ली एक आणि तू एक अजून पाहिला करणार आहे आणि ते तुला
पृथ्वी तीस जणांना करायचंय?
होय-होय तीस कॉल हायत.
तीस जणांना फोन करायचा?
हो अ काय-काय केलं माहितीय म पल्ली होनवती बे एका नंबर वर ना पाच वेळा चालते मण कॉल.
हा-हा-हा.
अ संली पण खेळते काल पण खेळते आणि आधी पण दोन वेळा खेळते.
हा-हा. वैष्णवी यांनी मी दहा मिनिटं होऊन गेल तेवढं बोललं.
काय?
म्हणजे दहा मिन त्याचावर बोललं त्यांनी पैसे जास्त मिळते म्हण दहा मिनिटाच्या वर बोलल का नाही पैसे जास्त मिळत्यात हम्म.
कवा यायची ती?
आह.
कवा व्हायचे तीस?
काय आता
कोणाला लावायचं हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोल की.
काय करलंस मंग?
काय नाही आता बसलोय बा
हम्म जेवलास का नाही?
नाही अजून जेवायचय. काय बोलायचं ग सानिका आता?
बघणार होती काय कुठ चाललाय वाटतं बहुतेक. आं हो ते तू काय म्हणू नको तिला.
हो.
ते झेरॉक्स दुकानमध्ये चालल्या म्हणाल ते माझी मैत्रिणी सांगितली मला चालल्या म्हणून ती स्वतःहून सांगितली नाही अजून मला आंबोपे
हा हा.
दुसरी मैत्रिणी सांगाल ती मला चालल्या म्हणून झेरॉक्स दुकानात. काय माहित आता मला, मला पण ते फोन करतो म्हणाल्या ते कार्याचं घर सुमो फोन घेऊन चालय आजच घरात आहे फोन.
हो.
हम्म
ठीक आहे मग.
काय नाही.
आ काय करती ती ते?
आह.
काय करतीस घरात?
खायचं, प्यायचं, झोपायचं. आ
तेच चाललय व्हय. आता दहाला उठायचं, आवरायचं, खा जेवायचं आणि झोपायचं दुपारी आणि रात्र त्री जेवायचं झोपायचं.
हॅलो मला काम कामाचा वैताग आलाय बाई.
तू सगळं कराल्यास?
हम्म धून भांडी तेवढंच कि मग
तेवढंच नाही करायचं, घर फुसायला लागतय रोज
हम्म ते हाय सोड ही धून भांडी सोडून बाकीची बा वरची बारकी बारकी लय काम असतात हम्म. होय सगळं पुसून घ्या लोटून काढा.
येणार आहे? कपडे तू येणारच खडिकिटीला उद्याचय ना .
उद्यास हाय तुम्ही जाणार आहेसा काय?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
हा रजिस्ट्रेशन करायचंव ते.
तुला ॲड करू त्याचा ग्रूप मध्ये?
सुना हळू की.
तुला ऍड त्या ग्रुप मध्ये.
कायं
ग्रुप मध्ये ऍड करू काय?
कुणाला मला हाय?
हा.
हा कर नंतर कर काय.
हा चालेल.
अ काय करू कोमल उद्या येतो म्हणली आहे ना. कोमल काय करत्या काय माहित?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
आं
पैशचे पण काय फिक्स आहे का तीच होती मला सांगा होती त्या.
होय होय जाणार आहे म्हणाल ती ज्योतिबाला. होय.
काय म्हणली?
ज्योतिबा होय जाणार आहे म्हणाल ते. मग पायल येतो म्हणल्या काय?
पायल परत ती कोण मनाली?
हा हा.
ते पण नाही. नाही पृथ्वी कुठे एन्ट्री करणार आहे.
नाही करणार काय?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
मगं कायं करणारं आहे पृथ्वी?
जाणार आहे पुण्याला.
हम्म. उम्म हम्म.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
जा आं आवाज अडकालाय गं.
तुला फोन केलती.
पृथ्वीला फोन केलतो? ती खरं कार्या ऐप मध्ये ती काय असलं टास्क करत नाही नुसतं ऍप तेवढं आहे म्हण.
आवाज नाही चालते.
चालतेय की खरं ते काय बीजी आहे म्हणून दाखवाल तर नंतर म करतो की आणि म आणि कायं?
ते काय नाही तुमचा ऍडमिशन करायला लावा नाही तर एक वर्ष घरात बसायची पाहिजे.
मारते की गप
पार्ट रिलीज बफ कटऑफची लिस्ट
हा.
पिडिएफ ती तुला कोण दिलंत?
कोमल.
तेज्यात सुद्धा क मार्क म्हणजे कमी मार्कवाल्यानंत पण झालत ऍडमिशन. हां मी.
हो होय ओ का बरं म्हणाल होता म्हणावं कोमलला. अ तिसऱ्या तिसऱ्या राऊंड पर्यंत मिळतंय ऍडमिशन म्हणाव सगळी.
मला मिळते म्हणलं म मला पण मिळेल की.
होय.
त वाजली कि नेया येतं का?
काय म ब्लॅक म तेवढेच पैसे घेणार म्हणली त्यानी.
बर ोड भहो त्यातलं नाही आमचं का सर्टिफिकेट काढायला असं अ दोघांचं काढलंय तीन तीन हजार घेतली.
कोमनी पाच हजार दिल्या म्हण.
आ कठ क तती क आहे.
हम्म.
त काून दिली त म्हणे.
हो बक्की केवढं पैशानी व्हॅलिडिटीला किती घ्यायलात.
अजून व्हॅलिडीटी करायची? तशी काढू ना घालून व्हॅलिडीटी करायला असं विचारली नाही काय कोणी ना.
नाई काय विचारली.
आता बघू नि.
नाही काढणार ती ओपन मधनं ओपन बंद भरणार आहे म्हणाल ती.
हम्म तिला मिळत म मला पण मिळते मला पैसे नाही ना शिलकीला. लयं डोलेशन आहे.
पंच्याहात्तर हजार.
हं वर्षाच ते पण असल.
हा.
एका वर्ष्याचं असेल ते पण.
होय.
बिल.
काय करायचं काम मंग? म पाहिली म्हणा पाहिली म्हणाली ती म्हण कोमलला मिळ तर मिळलं नाही तर नाही म्हणून.
पण आता तेच कराय पाहिजे कि मिळा तेच घ्यायला पाहिजे नाहीर कप्पा मगं कोर्स करूंन आणि जॉब बघाय पाहिजे.
होय.
त्याला आणि कुठं पैसे घालतीस. आणि कसं पण आपल्याला कोर्स करायच पाहिजे त्याला आणि पैसे.
होय. म कोर्स इथं इचलकरंजीत नाहीत काय?
हेेच वाडतात बग कोण बघलेचं नाही कोल्हापुरात हायत बग.
हम्.
काय कळं ना कोर्स करू का एम पी ए करू या. त्यांच मिळलं तरच करणार ब मी तर.
हम.
आता माला पैसे याची कुटून आणतील.
होय
णार यावतलायन सरी.
काय
का तेवढं भरणार पण नाहीत
होय.
ते तुझी काय ब त निघणार ना.
निघल्या की पण बसाय नको काय कॅबमध्येध्ये.
वरण जरा पैसे घेणारच वारताले ती सगळ्यांचे
होय होय गं घेणारचं हो
ते बारा पर्यंत चालते गं बारा पंधरा पणं नाहीं ग बारा चालते
हो
गप का
लयं पैसे घेतात बाई इंस्टिट्यूट वाले
आणि डिकीटी तरं बसलायं नां
बघ की पैसे घेणारचं ते
पणं तिकेटीला आलं तर तुमच्यां ईकडे तिकेटीच्या बसं येत्या
आहेत की
अ र एवढं रामपणा आहेता हय
आहेत की आमच्या इकडे पणं खरं इथं आता त्यां डिकेटी बसं बसं पेक्षा इथं लालपरी परवडत्यां म्हणतांत
अ ते महिन्याला महिन्याला किती तरहा आहे ग नाही वर्षाला दहा हजार आहेवडतं
हम्मं
हम्मं
मगं तरं पाचशे रुपया मंध्यें पास येते
हम
आपल्यासांरखी लोकं विचार करणारं असलं होय यासांठीचं येते डिकेटीच येतंय
हम्मं बसच्या बरोबर टाईमंच दयला पाहिजे आणि आपल आवरते बी मला तरं कायं आवडतं नाहीं
तुला बसं सोडून पुढं जाणारं
आवरलेय की नाहीं मगं आवरलेय की नाहीं घरातलं
आवरल आहे बा आवरूंन बसली आहे मी आता खाऊन
हम्मं हम्मं
ते कधीं नि निघतात ह्यांचं कॅप राऊंड भरायचं असते ते
हॉलो हां म्हणत
मतं येन रायला आहे कां
निशेला पणं म्हटली त ते गली त गाड्या गेत तिची ते रजिस्ट्रेशनच्या फॉर्मना मग तुमची व्हलटी देणार सोढं काय का असते
होयग बई ल ग उ दाड असत सोडतर
ते सर शिक्का मारतांत बघ कसं कायं डॉक्युमेंट वर
हम्
त्यांच्या पुढं कोणं आणि प्रोसेस असतं व्हॅलिटीची
वय शिक्का मारतात परत पलीकडे मॅडम बसलेले आहेत बघ
रोज होते होता कुसा
एक ताच आपणं पलीकडे मॅडम बसतं ती सगळीं ओरिजिनलडॉक्युमेंट चेक करत्यां आणि मगं आपणं ती फी भरलेली पावत्या असतात बघ
तेच्यांवर ती आणि अ शिक्का मारून मग देत्याला आणि टोकन म्हणून
हे सर्वच देता होय
हो त्यांच्यावरच येते त्यानें काय अस प्रिंट काढून देत नाहीं ते फक्तं शिका मारतात टोकंन म्हणून ते देतात
हां
चांगलं झाल ग
लई जणझट काय सोड बाई ते व्हॅलिडिटीच
पंधरा दिवसांच्या आत मेसेज येते म्हणून अजून तरं कायं आला नाहीं